हॅलो नमस्कार ताई
कर
हम् कशया आहात तुम्ही हम् व्यवस्थित ताई मजेत आहे सगळं करा काय म्हणतात मुलं वगैरे गेले शाळेत
अ नाही आज सुट्टी शनिवार रविवार सुट्टी असते ना
अस आमचे मुलं गेले होते आज शनिवार शाळा होत आता रोजची रुटींन पोरांची
शनिवारी अ स शाळा असते का?
हो शनिवारी शाळा सकळुन असते त्यांची वाली आणि इतर दिवस दुपरून असते बारा वाजेपर्यंत बारा ते पाच पर्यंत
हा म्हणजे अर्धा दिवस शाळा असते
हा आणि शनिवारी हाफडे सात ते अकरा असते
नाही आमच्या इथे शनिवार रविवार सुट्टीच आहे मुलांना
हम्म अस चालू असतं मग आता शाळा चालू झाली का त्यांची टफ टिफिन डबा वगैरे बनवायचा भाजी पोळी अंघोळ वगैरे करायची चालू होऊन जाते त्यांच्या रीटिंग मध्ये
हो आता तो डब्याला काय द्यायचं तो एक रोज प्रश्न तुमच्याअ इथं दोन डबे द्यायला लागतात का एक नाशत्याचा आणि एक जेवणाचा
नाई एकच द्यावा लागतो ताई
हो बा आमच्या इथ दोन हा
दोन दोन कसं काय?
आमच्या इथे एक नाशत्याचा आणि एक अ जेवणाचा असं द्यायला लागतो
असं काय टाइम आहे मग तुमच्या शाळेचा
अ नऊ वाजता अ गाडी घ्यायला येती इथं बरोबर आणि मग छ साडेचार वगैरे होतात याईला घरी
आस हम्म हां मग चांगलयेना त्यांचं कसं आहे टाईमो टाईम खाल्लं पण जात त मुलांचं पाणी पण पिलं जातं, व्यवस्थित टायमावरती नाश्ता पण होतो जेवण पण होतो.
पण ते रोज डब्याला काय द्यायचं हा एक प्रश्न आहे ना? नाश्त्याला दोन ना श्त्याचा वेगळा डबा द्यायला लागतो. जेवणाचा वेगळा डबा द्यायला लाग तो आणि नाश्त्याला असं काहीतरी म कधीतरी असं पौष्टिकच काहीतरी बनवून देतो थाली पीठ, धिरडं सँडविच आणि अशे पराठे वगैरे बनवूण देतो. बटाट्याचे मेथीचे
हम्म आणि डब्याला मग अय जेवणाच्या डब्याला
आणि जेवणाच्या डाब्याला त्यांनी म्हणजे स्कुअ शाळेमध्ये असं सांगितलंय की अ पोळी भाजी द्यायची.
आमच्याकडे जेवणाचा डबा, जेवणाचा डबा देऊन देत नाही तर मग शेवचीच चटणी हा अस
ह हम.
मग काही नाही दोन-दोन अडीच पोळ्या दिल्या का मग त्यांच दिवसभरच टेन्शन मग यांचा टिफिन असतो, मग अजून परत ते कसं लवकर-लवकर रुटिंग मध्ये उठलं बी जात आणि आवरलं बी जात.
हो सुट्टी असली की आपण थोड उशीरा उठतो ना जाऊ द्या आज काही शाळा नाहीये सगळ्यांना सुट्टी ऑफिस ला पण मग उशीरा उठू मग सगळं पुढे उशीरा काम होत होत जातात.
तेच ना. ते उलट चांगलं आहे. शाळा चालू झाली का रुटीन मध्ये आपले काम बी फटाफट होतात ओ. देवाची काम बी आवरले जातात, डबा बी टिफिन बी डबा बी दिला जातो, घरातलं भि होऊन जात. आणि आपण अजून मोकळे होऊन जातो करून
हो मुलं पूर्ण टिफिन खातात का. पूर्ण भाज्या सगळ्या खातात का. ही भाजी नको. ती भाजी नको. असं
् नाही-नाही त्यांना कोरड्या भाज्या आवडतात उलड. त्यांच्या आवडीचं बनवलं की बरोबर खातात ते. शेवची चटणी भेंडींची चटनी भेंडींची भाजी सुकी. पापडचा कुसमू आपल्या उडधाचे पापड नसतात ना
हा- हा काय म्हणले पापडाच कुसमू म्हणजे काय असतं ते? हा
तेच-तेच त्याला भाजून घ्यायच आणि त्याच बारीक च. चुरा करून घ्यायचा कुसमुळ सारखा आणि त्याच्या चटणी आणि तिखट टाकून द्यायचं लोणच
हा पण ते पापड अ डब्यामध्ये ते मऊ पडत असेल ना?
नाही हो ना -नाही हो कशाला मऊ पडत
मग ती आपली हो -का म्हणजे भाजी सारखीच भाजी होती का ते अस म्हणजे असं हा म्हणजे अस को - कोरडी भाजी का? की म्हणजे फक्त
नाही भाजी नाही करायची कोरडे त्यांना भाजून घ्यायचे आणि कुसमूळ पोळी मध्ये करून घ्यायच त्यांचा असा चुरा करून घ्यायचा थोडा
पण ती चपती बरोबर चांगली लागते का ती
मग मस्त लागतो ना आपण घरी तर करून बघा तुम्ही एक दिवस ट्राय एक भाजून बघा त्याच्यावर शेंगणाची चटणी असते ना कुठलेली आपली ते टाकायची आणि तेल टाकायचं, लोणचं मस्त लागते पोळीसोबत
मी खरच हा पदार्थ म्हणजे मी ही भाजी पहिल्यांदाच ऐकली बर का म्हणून मला जरा थोडं आश्चर्य वाटतंय कि अशी चपाती बरोबर आपण खाऊ शकतो तो का म्हणून
मग भाजी आपल्याला नाही एखाद्या वेळेस भाजी राहिली आपल्या जवळ आता मुलाला टिफिन द्यायच आहे फटक्यात करायच आपल्याला तर मग हे बी आपण देऊ शकतो त्याला
हा म्हणजे चांगली आयडिया दिली तुम्ही करू शकतो आपण एकदा ट्राय करायला ला
हा भ -पापळाच कुसमळ करून घ्यायच आणि चटणी आणि हे टाकून द्यायच त्याच्यामध्ये
नाही- हा नाही -नाही भाजीचं नाव काय? काय म्हणले याला भाजीचं काय म्हणतात भाजीचं नाव काय? पापडाचा कुसमा -पापडाचा कुसमा कुसमा.. ठीक आहे बघू मी आता करते एकदा आता उद्या सोमवारी वगैरे डाब्याला करल आता ही भाजी
हा.. एका -एक वेळेस ना पहिले घरी तर खाऊन बघ जा असस पोळी सोबत
हा -हा म्हणजे ज मग आवडलं तरडब्यामध्ये द्यायच
हा त्याला देऊन ते दे जा खिचडी सोबत त्याला आवडत तो का काय असं
हा हा बरोबर न परत नाही खाल्ला तर परत डब्बा असच यायच परत नाही
हम्म अस काय म्हणतात अजून मुलं वगैरे अभ्यास ट्युशन चालू असत तन
हो हो ट्युशन चालू झाले आता आता तेच आता पूर्ण दिवसभर मुलं गुनतात जात फक्त रविवारीच घरी असतात नाहीतर शनिवारी पण ट्युशन असती फक्त शाळेला सुट्टी असती शनिवार रविवार पण ट्युशन असती शनिवारी आणि परत मग शनिवार रविवार आपल्या एक ऍक्टिव्हटीचे असे हे दिलेय कोर्स दिलेत आपला एक ड्रॉइंगचा दिलाय आणि एक आपलं क्रिकेटचा एक कोर्स आहे
हम्म
मग ते काय पूर्ण गुंतले जात जात ते दिवसभर
हम्म
सुट्ट्या म्हणजे आता फक्त एप्रिल मे मध्ये त्यांनी पूर्ण पूर्ण एन्जॉय करून घेत घेतलंय तलाय आता सुट्ट्यांचा पूर्ण खेळून घेतले
नाही माझ्या मुलगा बी आता ट्युशनला गेला होता बारा वाजता शाळेतून आला अकरा वाजता बाराला ट्युशन होता बारा एक दीड वाजेपर्यंत ट्युशन झाली आता थोडा वेळ मोबाईल बघतोय थोडा वेळ झोपतो संध्याकाळी करेलता अभ्यास
अभ्यास करतो का आपण का अभ्यास करताना कंटाळा करतो
कंटाळा येतो नाव
सांगतो आपण की कर भाऊ कर भाऊ गोड बोलून बोलून बसवायचं मग एवढा बसला मनात वाटलं तेवढा बसतो भाऊ मग
आमच्या इथे तर लिखाण इतकंच येतात ना म्हणजे खूप लिखाण असतं मग ते पेन्सिल धरून धरून पूर्ण हात दुखून येतो मग एक एक पान लिहिलं की दुसरं पान लिहायला नको कंटाळा करतात मग एक दहा मिनटचा ब्रेक घ्यायचा आणि मग दहा मिनटांनी परत अ ते दुसरं राहिलेला असेल ते पूर्ण करायचं
हो गिरव पाटी बी म्हणते नाव हाय
अहो ती आहे ना पण आता हे होम शाळेतला अभ्यासच करायला कंटाळा करतात ते पा्टी कधी घिरवणार
त्याच्यावरती लवकर हँडल करतात करून नाहीतर मंग जे वहीवरती असत, ना एक जुनी वही ठेवून घ्यायची त्याच्यावर गिरवलेलं असतं त्याच्यावरती गिरवायला पेन्सिल फिरवायला लावायची हात वळतो तसा
हा म्हणजे ते अबकड वगैरेची ती पाटी मिळते ती ना अक्षर सुधारण्यासाठी ती का आणि एबीसीडी ची बी तीना अजून एक
हो एबीसीडीची पण मिळते, त्याच्यावर गिरवला का म हात वळतो लगेच बरोबर.
आणि अजून
रनिंग लिपिंगची तर एवढी काय? आयडिया नाही, मला एवढे दोन आहेत. माझ्या मुलांना आणल्या होत्या, मी या या. आणि मग जसा पण वही वरती एबीसीडी वगैरे राहतं ना एक वही अशी जुनी वगैरे राहिली का तिच्यावर मी त्याला गिरवायला लावायचं रिकामा असल्यापेक्षा
बहुतेक त्याचा अक्षर चांगले त्याचं तसं काय प्रॉब्लेम नाही अक्षराचा अक्षर चांगले, तस व्यवस्थित सुटसुटीत अक्षर कळतं असं अक्षर.
कोणाला ज्ञ काढता येत नाही.
हो. काय काय ना, ज्ञ काढता येत नाही क्ष काढता येत नाही. काय काय ना? परत ऋषींचा ऋषी ऋषी मुनींचा रूप
हा आसये त्याच्यामुळे मग गिरवलं का लवकर काय बाकी अजून?
अजून काय नाही, तुमचं काय?
काय ना ही? बसं आता मुलं थोडे मोठे झाले का मग जोपर्यंत लहान आसतात. तोपर्यंत ऐकतात ते बी मोठे झाले का म्हणत, पैक ग तुझं तेच चालत तू तेच सांगते. मग तू अशी च हा मग त तशीच ये.
आता काय मुलांना जेव्हा कळायला लागलं, की ते तसेच बोलतात. बोलणार आता लहान असे पर्यंत ऐकतात. आपलं बस म्हटले की बसतात उठ म्हटले की उठतात.
ह असं आहे काय करतात. आणि त्यांच्याच का चांगल्यासाठी आपण सांगत, की कर रे बो अभ्यास कर. रे ब आपण दुसऱ्याची जो आपण उलट आहे ना ते येतात, ना जेव्हा शाळेत ना तेव्हा मोबाईल सुद्धा घेत नाही हातात. जेणेकरून आपण मोबाईल बघायला बसलो. आपण मोबाईल बघेल चल बो अभ्यास कर पाटी पुस्तक काढ. तुझा अभ्यास काय बघ दाखवतो मला?
आम्ही पण हो तुम्ही रोज होमवर्क काय दिलाय? ते चेक करताना म्हणजे?
हो चेक तर मी वह्या करतेच त्याच्याला चेक आता मोठा बी तरी बी चेकच करते त्याने काय अभ्यास तिला काय बघितलं काय लिहिलं? काय केला? मॅडमांना फोन कॉल करते. शाळेमध्ये जाते. हम्म!
ठीक आहे ठीक आहे! ठेवू का मग एक मला जरा एक हे कॉल येतोय. एक ठेवू का
ताई तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं ठेवा.
हो हो मला पण छान वाटलं